हॅलो. हॅलो.
हॅलो.
हां हां. मी सोनाली बोलतोय. हॅलो. हा जेवलासा का नाय? हॅलो.
हां जेवण झालं. तुमचं झालं का?
झालं की काय करालायसा.
बसलोय बसलोय.
हा बरं बरं, मग काय चालूय आणि? काय नाही बाळाला घेऊन बसलेलो जेवण झालं आता.
हा हा.
निवांताय.
होय.
हा.
चालेल चालेल. मुलं किती आहेत?
हो हो दोन आहेत. हा दोन आहेत दोन.
हा हा तुम्हाला रेंज नाही काय?
मला रेंज आहे तुम्हाच नाही रेंज नाही वाटत तुमचा आवाज काय तटा लागलाय.
होय.
होय एक तीन वर्षाचा आहे मुलगा.
हा हा.
आणि मुलगी पहिलीच जात्या.
होय. हा.
तुमसनी.
मला पण दोन आहेत एक मुलगा आहे मोठा. सहा पाचवी ला आहे आणि मुलगी आहे ते अ अंगणवाडीला.
हा हा.
हम्.
ह दिवसभरच काय रेटिंग चालू असते का हेच?
रुटीन काही नाही निवांतच आहे आता पाऊस नाही काही नाही. त्याच्यामुळे नेवांत बसूच असत. होय होय वटच असत हम्म. तुमचं लहान बाळ. मुलगा इथं नसतोय, मुलगा तिकड हा.
हा हा.
मुलगा तिकड मम्मी पप्पांकडे असतोय.
हा हा.
हम्म.
मग आणि काय चालू.
काही नाही ब निवांत तुमचं गाव कोणतं?
आमचं कसबा संगा
हा हा हा. चालेल चालेल. आणि काय बाकी काय मग निवत? हॅलो. हॅलो.